लास म्हणा डसा करलोय डोसा परतसं होय असं काय मला वि नट ऐकून नाही बी असं का तर म्हटलं मला
हा.
हा होय होय म्हंटल मला काय का कळालं ऐकू बी आणि कळालं नाही म्हण ना.
हम्म मग काय विचारलं नाही मी काय विचारलो म्हणून
नाही विचारायला म तू सगळी कुठे गेल्यात भाऊजी कुठेहत सगळे विचारला मी म्हटलं भाऊजी आहेत म्हटलं. वेदू हा खायत बसल्या मध्ये तो म्हटलं त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे दु लोक.
हम्म हम्म.
ते द्युटी ववर असल्यावर एकटरच बसतो त्यांना फोन करतोय सगळ्यांनी मग जो गमत नाही. सगळीकडे फोन करत बसतोय. परतिमेशीि तू बारीक झालाय आता जरास जरा झालाय.
ल वाटतच ट्रेनिंग असते ब मग मी
होय.
अगं त्यांनाला ट्रेनिंगचे पण पैसे देतात बाळा
हम सांगाल तरू मामा घेणार तर कि वर्षाच एकदम घेणार तर मामा प
बाारीच क नाही आहे.
बारीच काय जी कतहाल कात या बारीच मग पुनर्जन्म झाल्यावरनंत हाल करतात.
सांगालता की बाई ना कोंब्या थंडीच्या वेळेस पाप पण माराल तर म्हण पायावर
होय. आणि मामा म्हणाल तर की आताची पोरं काही येत नाही काही नाही लई ताप करतत लय दमवतत म्हलता मामा. मी नवीन नवीन गेलेली आत्ताशी पोरीही
हम्म.
अलका. हम पैसे पैसे दिसतात करणार अवघड
प्पाला
नाही.
म काय म्हंटलीस.
मी कुठं काय म्हटलो पैसे पप्पा पैसे म्हटलो.
हा हा.
पप्पा तिकक किल्ल्यारश मिळत जाणारृत आणि चिटका पडालाय काय करत पुन्हा मी
काय करायला तिकडें.
काय त्यांचं पाईपलाईनचं काय म्हटलं बा काहीतरी म्हटलं. छत्री नाही फोन य तच आहे आणि गेल्याच हो तर काका कायकाय कर्त्यात
छत्री घेऊन जातील की नाही मग माझी
अ गाडीवर नाही का तुमच्या तरी काय तुमच्या त्यात
हम्म कुणाच्या पप्पांच्या एकटेच गेल्यात.
अगं गाडीच घेऊन घ्यात की आपलीच गाडी घेऊन घ्या दळप घेऊन गेल्यात दळायला.
ती वेदी कशी ट्राउझर एक दुनिया पाहिजे पहि ना
हम्म नाहीती गेली नव्हती.
माहत आहे ते रश्मिका त्याच्या सोबत बोलातो मी. परवा गेलताव त्या वेळेला मग रश्मीिका कीना म्हंटल मी ते की प पौर्णिमेला नव एक दिवस समाधीवर जाऊया म्हणून संध्याकाळी.
मग.
हा हा तेवढं म्हंटल्या.
हम्म तुणा्हाला काही वेळ नाही क पता
पुढच्या रविवारी काय पौर्णिमा आहे.
रविवर नाही सोमवारी आहे.
मग तेच किरईवारी जरी गेला तरी पण तुमचं सगळं अवडच होते की दुसऱ्या दिवशी पोळ्या वगैरे असतात ना.
तुला काय बाकीच्यांचं पण नसते वई.
काय काय काय करर्च दो कोणा होता
हम्म.
माणिकता बी काय करते काय माहित नाही आणि माणिकताही काय उपवास करत नाही मन.
का.
ह ती कुण्या जलंमला त वा डिलिवर्ह त्या त वर् असोूजे दिवशी
हम.
म तवा डॉक्टर हे बीनछत्रीचं ललं बघे म्हणाल तरच काी छितत्री काढत नाही.
हा हा.
च्या गडीवर ऋस स पप्पांच्या गाडीवर ना. हे जॉकेट. त्यांचं पप्पा कसं कायला दिस त्यो बस लावलाय ना व. रुपेश प्पच्या गाडीवरुन आला.
हम्म हम्म जाईन नाही. मग आणि काय?
काय म्हणालतो तुला मी काय सांगालतो?
काय तर सांगालतीस बाई.
हा मग ते कुणाल जनमला त्या दिवशी म्हणता ना त्या दिवशी उपवास मोडला तवपासून उपवास मोडला म्हण उप करत नाही तो उपवास त्या नुसतं पूजत्यात
हा.
मग त्या आपण नुसत पुजतेच उपवा कर रश्मीको अेको त्या नुसार उपवास करता नाही तर पूजत्यात त्या पण
रश्मी काकींचं पण ठीक आहे खरे अश्विनी काकी का उपवास करत नाहीत मग
अगं त्यांच्यात उपवास करत नाहीत म्हण बाई नुसत पुजत्यात म्हण
ब्राह्मणांच्यात
मग त्याच म्हटल्या बाई त्यांच्या घरात तसं करत हुतो म्हणून त्यांची आजी सासू, आजी, सासू सासू सासू आजी सासू तेन मग ते उपवासल्या पुजतात तेवढंच मना
हुं हुं
मी काय त्या दिवशी जाईत नाही बाई इथच आरती घरातच दाराच करत असेल तिथंच पूजनार आणि रिकामं होणार
तेच कर कशाला जातीस तिकडं तेवढ्या लांब
होय हे घरातलं सगळं आवरायचं आणि आपण आणि आवरायचं आणि तिकडं जायाच आवरून जाऊन दे तिकडं बाई
तेच की आणि तसं पण आणि तसं पण आता वहिनीसनी काय जायाय चालंत तिकडं इथंच पूजत्यातकी त्यांचं आहे नवं झाड
अं पुजायला चालत नाही वाटतं ग प्रेग्नेंट असल्यावर
होय
होय वाढतं बाई
काय माहित नाही मला काय.
पूजाय चालत नाही
नाही तर मग त्या ह्यांच्यात भारमलांच्यात आहेच की
तिकडे कोण जातयं ग बाई
पाच जणी तर नकोत ओटीत बाई भरायला अ हे नाहीतर मग मानिका तेनासनीच विचार की तेनी कुठे पुजणार आहेत?
हूं त्या टायमाला विचारायचं की
तेच की अजून केवढा वेळ आहे त्याला
सोमवारी
हा सोमवारीच नवं लक्षातच नाही
हूं उद्याच्याच की सोमवारी येतेल्या
हां
केवढ्या पोळ्या पोळ्या
लई काय घालायचं नाही
हूऊ
जरासं घालायचं आणि रिकामं व्हायचं
बरोबर पोळ्याच्या टायमिंगलाच दिदी येत नाही.
होय तसच व्हालयं तिच कायम
आता मी विचारलो कधी येणारीस तर म्हंटली पुढच्या महिन्यात येणार
होय आता लगेच काय येत्या
हम्म
दवा काढ रपय शितला पप्पा आ थांबल्यात का तिकडडे गेलं कुणाला चितटका पावसात भिल्या का नाही लगेल सर्दी होती्या काय करतत पुन आता
काय करायचं आला तिथं खरं
अगं त्यांचं काय पाईपलाईनच काय काय कायतर करणार होतं बाई कशाच काय तर म्हंटलं बाई मला
आता ह्यो पावसात कसं काय ग हे
हम्म त्यांच्या घराकडं जाणार‌ हुतं विनायक‌ काकाच्या
हा हा
आता क कायतरी दळप आहे तिथं थांबलेत का काय माहिती आता लाईट बी गेल्या, लाईट बी गेली म्हणालोय.
होय माझे फोन मध्ये चार्जिंग किती झाली काय मी
हिग ओरडा लागली आहे आवाज मुठाण्यालाय
प बोलस पन्नास टक्केचायचे अर्जुून जनग आेय बलयईला
हम् हम् जर हळूच बोल ब ना
लाईट इेते काय नग
काय माहत कुठं धु धवऊ पाऊस पडल्यावर वारसटल्या आणि ललेट काढल्या
पक्की बाई काय नावाज क्लास लास्ट मध्ये लले वाईटच जांबेला कसलं झोपालतो मा त्यां मी
हा
क्लास मध्ये ग
ह
लवकर उठून सवय नाही काही नाही त्याच्यामु अ
एकदा सवय झाल्यावर काय वाटत नाही सोडखत
ह् आणि आता कॉलेजला कंपल्सरी जायलाच पाहिजे आम्हाला
होय जावा
थोडी र हय नापस केलं तर बॉम्बस बसल दादा शाळेेत तुझ्या न घरात होतलाय
तो कितीला तस
आठ ला चालू होते आमचं का
तुमचा आठ ला झाल होत वेदू साडेसात ला जातो या
हम्म
साडेसात ला म्हणजे पावणे आठच्या बसन दिस चालते तू
चालते कि तिथनं वैष्णवी आहेच कि सोबत जायला
तेच की असं दोघं स गेरसत बरं पडतय का वेदू बेन तू बी
खरतीश शिवानी यांनी येणार असली तर मला अवघडच होती सगळं
हम्म त्यात काय आता आवा येणार असल तर
अगं तिच्यासोबत जायला लागते ना मला चालत मग ती काय एकटी जाईल
ते मी सांगाल नाहीत ना सांगावं लागली तुला
अगं मी काय सांगालोय जर शिवानी येणार असली तर अ निप्पा नित ना मला कॉलेज कडे चालत जाय पाहिजे
हम्म
मग चालत जायचं झालं तर लवकर इथनंचय पाहिजे मला सातच्या बसनं
हा तसं माणूस होय.
हा तसं म्हणालोय.
हम्म हम्म....
खरेदी घेरणं क नाही चालत पण नाही म्हणतय. रिक्षा न जायचं म्हणत्या आणि माझ्या बरोबर ये पण म्हणत्या बाई म मी कुठले पैसे घालू दररोज दररोज.....
ति म्हणायच तू रिक्षा घालत असशील तर मी तुझ्याबरोबर येणार म्हणायचं तिला लय पाऊस धो धो वतत असल तर चालतय.
पावसाचा काही संबंध नाही ग पाऊस असला नाही तर नसला कनी नाही तरी पण ती रिक्षाानच जातीया.
मग सांगाच तिला तू पैसे घालणार असेल तुझ्यारोबर मी रिक्षा येणार म्हणून सांगायच तिला तीन म्हणून
फुगून एक बसतय व्हय तेे लगेच
हम्म मग ते वैष्णवीला रोज पप्पा तेन सोडायला येत्यात.
मग पायी ती तेवढ्या लांब न कसं येईल?
ह तेच की हे अस इकडं असं आडवा आणि आणि इकडं उभं आणि
डब्बल होते तिचं ते आमच्या कॉलेजचं
हो य तेच की डबल होतय.
उगच ती प्रतीक्षा असते हिकंड ट्युशन पाशी यायला म्हणून नाही तर त बारावीत बघाय पाहिजेस. केवढं चालत होती ती
हा हा
त्याला पण बरं नाही आहे आता आणि
कुणाला?
वैष्णवीला
हा
ते उष्णता उठलेलं कमी झालं आणि झालय.
हम्म हम्म
सर्दी झाल्या म्हणालती.
हम्म ह
वातावरणाने आणि सगळ्यांच तब्येत बिघडते आता बर कया. आणि त्यात आणि हे असल झालं कणी मला तर नकोच वाटते मला तर किती कवा कधी सात दिवस होत्या अस झालय मला
बारा मिनिटांने आपल्या पण बंद होतोय अजून दोन कॉल करायचे आहेत. पप्पांचा फोन ठेवून घेतला यो फोन करायला.
काय म्हणाला होय.
काय नाही जेवाय म्हणाय लागलाय.
मग घे ना की काय वाढाय लागतंय.
घे किर वाढून भात खाणार आहेस की भाकरी भाकरी नुसता
भात आणि चटणी तेल खा म्हणावं.
खा की काय खाणार आहेस तू बटाटे भाजी मग काय डोसा सारख सारखा कुठला डोसा आणू? उद्या मारायलाय बाई टून टुन
सांग की त्याला भात चटणी आणि तेल खा म्हणाव चांगलं लागालतं मगाशी मी खायालतो.
भात चटणी तेर खल्लय छान लागालत खा म्हणती.